ह्यातलं उचलता की नाही माय बाई.
नाही ओ उचलला ना. तो उचलला का काय वगैरे हो खाली जातं नाही तर तो हा हा.
हो खाली गेला की मंग मार्क भेटत नाही पण काहीच नाही.
नाही ना मार्क नाहीत भेटत मग ते हा बरोबर आहे.
नाही ना मंग ते खाली गेलं की मंग झाले का तुमचे कॉल?
हा माले का दहा पंधरा झाले आता तुमचे कित हां.
किती झाले म्हटलं तुमचे?
माले तेरा का चौदा झाले.
हो गाय.
तुमचे तुमच्या कित झालंय का?
हां तुमचा आवाज लहान येते ना थोडसा.
आवाज लहान येते का तुमच्यात रेन नशील गं.
मी त्याला घडीवरा उंचीवर
हाव का अं हा.
त माले झाले आता सत्तावीस झाले माले.
बाबा रे खूप झाले मंग तुमचे तर दोन तीनच
अहो ते पाच झाले की पाच येऊन राहिले ना.
हो ना येऊनच राहिले ते हां
पाच झाले की पाच येऊन राहिलेले.
हो हो येऊनच राहिले पास झाले की पाच.
हा मंग त्याच्याच्या ना.
हम्म हम्म.
झाले आता स्वतः पण त्याच्यातले काही खाली जायलात ना.
हो ना तिशेरा काटते ते तीस.
हा ते एखाद्या वेळेस कसं होते, मग ते कॉल ऊचलतच नाही असं होतंय ते.
हो ना हो ना हां. त्या आख्रीम बेच तर लागूनच नये. झाला माया हेच्यावर. तुमचा लागला का नाही आता तुमच लागला.
ओ
आणि ते आखरीन पैसा लागूनच नाही राहिला.
लागून नाही राहिला. नाही मग त्याच्या हेच्यात प्रॉब्लेम असेल नेट
हां मंग त्या सुनीने लावून पालता त्या म्हणत की लागूनच नाही राहायला म्हणत मी दहा पंधरा मिनिटां लाईन. मी म्हटलं थांबा मंग हे चार कॉल आलता म्हटलं मगा अमाली चालू होतं त्या.
हो हो.
हा म्हणून तुम्हाला लावला मी आता.
ते मंग त्याचा नेटचा प्रॉब्लेम अशी नव्हतो.
हा जीवच आय आले नेटच नाही राहत मंग.
हा असं होतंय ना ते. कमी जास्त नेट तो कुत्रा आहे तिथे चावता हा बघ काल तर इतके टोले घेतले इतके टोले घेतले एकच कॉल झाला फक्त काल.
हो का माले आता तीन चार झाले हो ना.
सांगायला घडीवरच आहे का परी घर आमचं उंचीवर.
होय काय? हो हो.
हो पण ते आहे क नी उम्म एखांद्या वेळेस काल एकही कॉल नाही झाला आणि त्या परवाच्या दिवशी मी एक परी दहा बारा गेले एक कट ते.
हो ना मी त्या ज्योतीची बहीणा नाव
आयं
निंगडे जोशीची बहीण आहे ना मी.
कोणाची
ज्योती पवन हिंगळे, विजय हिंगळेची हा.
विजय इंगळे.
हा दुकान तच पहिली अगोदर.
हो हो. हे वि अं ते हे वि हेच ना एंगळे काका?
हो ना. हो हो ते मग मली हं त्याली माझी बहीणच दिलाय ना.
तुमची बहीण तेला दिले.
हां.
असा काय
हा हा.
हो आता त्याच्या घरी मांगव. झालं लग्न पोरीच नाही हे, एकला झालं ना त्याच्या घरचं लग्न.
होय झालं ना ते, ते मला माझ भाषा बर
हो.
मावस बहीच्या पोराले.
हो ना हो ना, एका पोरीच झालं त्याच्या.
हम् हम. झालं.
एका पोरीचं झालं म्हटलं वाटते ना.
हो एखादं झालं, एक राहिली ना आणखीन.
हो एक राहिली, तो पोरगा तिकडे असते ना.
नाही ते तिची पुतनी आहे मग ते, हिच्या प हिच्या लेकराचे लग्नच राहिले.
असं काय.
हां.. हिचे दोन पोरा आहे गेले, पोरगा आणि पोरगी आहे तिले लग्नच राहिल.
आं.
हां. तेची पुत्नी आहे मग तिची.
ते पुत्नी आहे मला वाटते हो, विठ्ठल ल इिंँआोऐऐगलीची परगी आहेत ते वि् हां.. ते विठ्ठल इंगळे ये.
हम.
बाय वावरातही चालल्या बाय, डबल काल चालल्या काय मी आता.
हा काय ते म्हसाय साक्षी जाती आमच्याला लॅबवर.
कोण.
साक्षी तून तिथे लॅबवर, होती ना आमच्या. वर खेळले वर खेळले साक्षी मसा.
साक्षी म्हैस ये.
हां.. हरी भाऊ मसाळची पोरगी.
हो हो गायत्री. ‌
गायत्री गायत्री आमच्या लॅबवर होती ना ती. हां.. आमची स्लॅब अं वर करले.
तुमची ए का ते लॅब होऊ हो, त्याला रोज जाते.
मलाच पोरगा आता नव्हतं हम्म.
हो का शिकाले.
हां.. तसं ते.
हौ. हौ.. अह मागं जात ते, मागच्या वर्षी अ ते रानतच येतात ना त्या, आम्ही मसाय दाना.
ह का, हो ना.
हम्म.
हम्म.
होवू दे की मगं
हं का हं.
हम.
हम्म. आता घरीच अस्ते वाटते ते.
हो वाटते आता घरीचते आता, काय काय करतील मग. त्या काही ना काही चालूच ठेवतात, दुसरं काही शिकते
हो हो.
हं.. त्या पुढच्या अशी लग्नं कराच लागते, त्यासनी आता.
हो, करावच लागते.
हम्म. ते शिकतेन काही ना, काही आता दुसरं.
ह..
अधिक काम राहतात का त्या, काही ना काही चालूच ठेवतात.
हो ना खाली थोडी राहाते तनी हा.
काही ना काही, काही ना काही चालूच असते त्याचं.
उम्म तुमचं घर तिकडे आहे वाटते गडी वर तिकडे.
हा आमचा गडीवर आहे इकडे उचीवर. इकडे जे इंगळे कंपनी आहे की नाही हे ह अ आपले हरदास काका आहेत की नाही हे
हा हा हा.
हा बस त्याच्या समोर इकडे वर.
हो ना हो ना
हा हरदास काकाच्या घराच्या समोर इकडे वदर.
हा ना हाव ना.
तथीच ते जसे खाली आहेत मंदिरा पुुढे आम्ही इकडे वदं.
हा ना
झाले जेवणं खावनं झाले?
हो जेवण झालं.
हाव काय?
तुमचं झालं?
केली भाजी गिजी आज
आज भाजी का
असं काय हो काही न काही हे पाणी पावसाळ्याचंच चांगलं पाहिजे हा आ मंग काय टाईम ही नई सापडत.
टाइम ही सापडत सकाळी काही त्या आंबचघाऱ्या केल्या. नाश्त्याले हो हो आज काहीच नाही केलं आज.
ह
चालेल ढकलय नाही आता.
हो ते मंग एवढं ते काढलन दे आबोज घरा काढलन ते तेलापाशी बसणं ते वासाना खाई वाटत नाही ते आयते असले की खाउ वाटतात.
खा वाटते तर करा अन खा, कोन आहे दुसर करायले.
हा पोरगी नाही का तुम्हाले?
त्या बाईचा पा
पोरगी नाही का म्हटलं तुम्हाले?
पोरी चार आहेत चारी पोरीचे लग्न झाले नातू वाय हो लगे पोरात रायला फक्त आता.
आव काय एकच आहे का पोरगा?
हा पोरगा एकच आहे आमचं घर इकडेच आहे ना रोड वर जवळच आहे ह्या इथून.
असं काय हो ना आपल्या र सौंदळा रोडवर इथे.
हा आमच्या हे हिवरते.
हाव ना हाव ना आम्ही ते शीत्रे भाऊच्या घरी येत असतय का बरी.
हो ते तिकडे असतात बातकिळ्या
हा हे शीत्रे भाऊ आहेत की नाही हे व्यापारी
हा हा बेपारी ते दुकान आहे नाही तिकडे आहेत वाटतं ते.
आं
तिकडे तिकडे हायतना तेचा
हे इकडे हा इकडे नवीन घरून इतके व्हायलो आता हे. त्या शर्मा डाक्टरच्या घरा मांगं हा ते शर्मा डाक्टर त्याच्या घरी येतो आम्ही तसे आता नातलगाय त्याचा काही व्यापारी का कापूसबीपूस हे ते घेतला त्याएन त मग काम पडते तसे हिवर खेळले चक्कर सुरूच असतात.
सवळं काय शर्म टाकत, क सगळे पेशंट आमचे ना.
हिवर खेळले चक्कर सुरूच असतात.
हा ते शर्मा डॉक्टर आहेत की नी
अओ
त्या ते पेशंट सगळे देतात म फोरालेच देतात ते.
हो हो.
हे ब्लड काढयसाठी सांपल घेते ना तो हा.
हा ना, ब्लड काढायसाठी शॅपल.
हा.
हो ना ती गावातल्या गावात जर हे केलं तर म
हो गावातल्या गावात.
असा आहे का?
हा.
हं
हम्म.
लॅब पाशीच द्यायची.
होल्यात का केलाय ना आम्ही.
मंग ती हिवर खेळल्या आहे की ती गावातच आहे?
नाही हिवर खेळल्या आहे ना.
हाव काय हाव ना हाव ना.
हो.
याचही मोठं टेन्शन आहे नाही आता तीस कॉल कराच लागतात हे.
हो ना विचारी काय बोलत जा कोणास ना काय.
हो ना मंग हे आता असं बोला आता कसंच बोला. जे आलो ते बोला. हा जे आलं ते, बोला आता इलाजच नाही.
हा जेवली कान राअली का झालं.
हा पण मंग ते ते क तेवढंही बोललं तरी पैशे भेटतात ब ना.
हो ना, पैसे भेटतात ना हो..
मले ही मागच्या बारीनें नऊशे रुपये आले वीस कॉलचे आणि ते त्याच्यात काही खाली गेले काही मार्क कमी आले काही मार्क दहा बारा फोनले मार्क फुल आले.
हा मागच्या वारणीत केलेच नाही ते.
आं
मागच्या बारीने केलेच नाहीत म्हटलं.
हाव काय माय मागच्या बारी ना फट टाफट केले हे यायले तरी जरासा टाईम लागला.
हाव काय?
दोन दिवस इथली नांदी पेटली बात फटाफट कॉल झाले. या बारीने तरी टाइम लागला.
म किती आपने एका कॉल ले पैशे?
हा.
एका कॉलले किती पैशे येतात म्हणजे.
ते आ करणारीनले शंभरात ऐकणार इनले ऐंशी आहे.
हा हा.
हो पण ते पूर्ण कॉल अटेंड झाला पाहिजे.
हो बरोबर आहे ना.
हा पूर्ण कॉल अटेंड झाला पाहिजे. त मले शंभर भेटतात. हा आ जतीय करू काय करू काय. हाव ना हे काय कामं असतातच ना हो मले ही वावरात जाय लाग ते खापरी तसच चक्कर मारले. पण ते आता ते हीवर खेळले गेल्याचे ना राहिलं.
हा ना हा.
कामात निराे वाढ नाही कामायची तर खूपच धूम आहे.
हो ना हो ना.
हो.
हा, हा. किती झाले मिनट झाले?
कमाईची तर खूपच धूम आहे म
हो ना हो ना. ह.
ते ग्रुपले तुमचा नंबर आता आला म्हणून आता दिसला.
हो ना हो ना हो हो झाले वाटते मिनटो.
हो जे लागले ते आपले. आता पटोपट लागून राहिले तर ते होन कररी राहिले कॉल नाही तर ल त्रच देतात मग ते हो होत लागतच नाही मंग एखाद्या वेळे.
नाही.
काल तर काहीच तेच लागलं मला एक कॉल केला ने. आणि दोन तीन कॉल उचलले मला ऐकून लागेच नाही.
दहा मिनट झाले वाटते.
हो हो झाले.
हा टेवा म.